व्हय
हां. भूत बंगला बगितलास काय रे? हॅलो.
हॅलो हॅलो
हा. यालायका आवाज? हॅलो.
हां बोलकी आवाज आला
हॅलो.
हॅलो, आवाज आलाय का?
हा याला की माझं यालाय का नाही?
हॅलो. हॅ लो. हॅलो हॅलो आवाज यालाय काय?
हॅलो माझ यालाय कि माझं येत नाही?
हां यायलाय की तुझा आवाज. मग काय तरी बोल तर मग पुढं लोच्या.
तेच की म भूतबंगला बगितलास का नाहीय मूवी
नाही अजून बघितलेला. आहे लिस्टमध्ये ठेवलाय पण.
बघकी चांगलाय.
बगुया बगुया. मला तो हे. आता ते लास्ट एपिसोड लास्ट बघितला मी ते बुलबुलया थ्री ते बघितल्यानंतर डिसअपॉईंट झालो मग काय म्हटल सोडु पुन्हा काय बघायचायं?
ते नको ती पूर्ण वेगळ न मूवी - -
हम्म. बघ्या बघ्या तू म्हणालास तर बघतो आता भूत बंगला.
प्रॉपर प्रियदर्शन मूवी् हाय ओजी ऑस्ट्रेलिया सारखी होती. भुलबुल्या वन सारखे म्हणू शकतोस. टू आणि थ्री सारखे तर नाही.
ओ अच्छा, अच्छा. भारी, भारी बघया बघया मग तर बघायलाचं पाहिजे.
हम्म तेच के जुने डायलॉग पण त्यात युज केले आहेत. बा - कीच्या पिक्चर मध्ये प्रत्येकाचे ओरिजिनल ते राजपाल यादवचा - - निच्याातला - - अं आं आं चुपचुपकी मूवी मधला म अक्षय कुमार भागमबाग मूवी् मधला
अच्छा अच्छा.
हेराफेरी मधले पण असे थोडे सीन्स मिक्स आहेत्या त.
कळालं कळालं.
तेच.
हम्म.
आजकाल ते जॉन्टरच बघालोय मी हॉरर, कॉमेडी नेक्स्ट त्या टाइप.
मी बाई आत्ता जस्ट गेमवरून संपलं. आता बघुया काय अजून काय चालू केलं नाही नवीन. कॅचमी तू कॅन्सल केलेलं मी अर्ध संपवलं.
कसं वाटतय?
आहेत तर ठीक आहे स्लो आहे बाई जरा म्हणून.
हम्म स्लो तर हाय.
हम्म एवढं एक्साइटमेंट पॉइंट हिट झालं नाही माझ अजून.
ठीक आहे ती त्यावेळी बघितली असली तरी होत. एवढं काय वाटत नाही आता बघितल्यावर.
होय एवढं काय वाट एवढं जे हाईप करून ठेवलंय ते वाटत नाही.
हो एवढी हायक काय मला पण समजल नाही त्याजी.
हम्म सेव्हन बघायचं मला सेव्हन, ब्रॅडपीटचा.
सेवेन?
हा. डिटेक्टिव का काहीतरी हाय. माहित नाही मला पण नक्की. पण ते पण एक नंबर मुव्ही हाय म्हणत्यात.
ती कुठली शटर राहिली आणि बघितलास काय?
हा बघितलं की, ती भारी आहे भाई ती आवडली मला.
ती नेमकी रिल काय आहे ते खरंच तो स्वत पेशंट असत तोय काय खरच त्यो सुरवातीला डा
नाही स्वतः पेशंट असत स्वतः पेशंट स्टार्टिंग पासून.
हा काय.
त्याला पेशंटच असतोय रे स्टार्टिंग पासून तो.
खर तो नॉर्मलच दाखवल आहे की.
हा त्यांनी हे केलं ते प्लॉट केलंय त्याच्या अगेन्स्ट.
हो.
मस्त मस्त मूवी आहे आवडली ती भावा मूवी.
चांगली हाय व्हय ती?
होय. कन्फ्युज करून ठेवलेला मला त्याला शेवटला ऍक्च्युली.
तेच कि ट्रोमोटाई झा झालो मी तर.
हम्म. अरे मी आज का विचारतो होतो माहिती काय ते आपल्या करेक्टर बद्दल. मी एक रील बघितलेली रे काल आणि ते रीलमध्येध्ये मॅन सगळ्यांना विचारतच असतय
काय हो ना.
की विच फिक्शनल कॅरेक्टर आय वुड बी म्हणून. मग का त्यानंतर येऊन विचारलेलं मग सगळ्यांना. मग आलेत अनसर्स. अ अनन्या म्हणतय कि निशीनोया म्हण कॅरेक्टर आहे काय. ते मी तस आहे म्हणून मडोफ सेक्सी. काय ग? हा हा हॅलो.
हा.
आणि मग निशिन तिने म्हटलं रिदिमा म्हटली बॉब फॉम्बिडियन्स.
नॉट ब वाटलं चालतय म्हणलो ठीक आहे. मग स्वस्तिका मनालती म्हणली यूजी हिता तुमि एक जे जे के वरन. हा अनिमेवर अनिमे अल्ट्रा आहे. त्यानंतर कोण अभिराम म्हटला तिला काय म्हनणेल रे त्यांना पण कायतरी म्हणलिती लक्षात येई ना मला
हम्म
नंतर एक म्हटला तू म्हणटला स्टँडलर आणि स्टारलॉर्ड
होय
त्या एकानी पीटर म्हणला हे नाही स्पायडर मन नाही पीटर पार्कर म्हणला अ स्पायडरमॅन नाही
नॉर्मल वरजन त्याचा आधीचा
हा त्यानंतर आणि काय आणि कुनी काय म्हणलेलं आणि एकाने रॉबिन म्हटलं बॅटमॅन रॉबिन रॉब
हम् हम मी काय वाटते कुठला कॅरेक्टर
तू अ तुम्हाला एजंट कोलसर वाटतेस भाई
कशा पाई
अरे ते ह्याच्याात नाही अव्हेंजर्स मध्ये एजंट को स् कलेक्ट करते तो मन
त हे तो सुरुवातीपासून आहे सगळ्या मुवीमध्येध्ये तोच ना
होय
तो हिच्यात मरतोय तो कुठल्या मुवी मध्ये मरतोय रे
अव्हेंजर मध्येच मरतोय फर्स्ट अव्हेंजर मध्ये अरेे फर्स्ट अव्हेंजर मध्ये मरतेय बाई अर फस्ट डिंजन मध्ये मरतय माहित आहे मला
होय काय
लोकी मारतय त्याला
हम्म हम्म
एजंट कोल्सन अभिराम म्हणला मला थोर आहेस तू म्हण म्हट का थोर का कशावर तो म्हटलं नाही नाही आहेस आहेस म्हणते उगचच तू बरा आहेस तू बॉईस बघितलास काय
बघितली की व
हा त्याला मी म्हटलं त्याला म्हटलं त्यातला डीप आहे तू म्हणून
तुला एनडिंग कशी वाटली
वयची आश वई
ते सीझन सेकंड थर्ड ला संपले असते काहीच उपयोग नव्हते पाच सीझन एवढे त
पॉइंटेड बाई कसं काय म्हणजे दोन्ही स्ट्रेंजर थिंग् आणि ह्या वॉईस एवढं भारी बिल्डअप करून कस सांगू शक मला एक गोष्ट ब कि अजिबात आवडत नाही की न विनर्श ना एवढं पॉवरफुल दाखवतात एंडपर्यंत काय
हम
आणि मस्ला डिअपॉइंटिंग वे मारतात बई
तेच कि बुचरनं पण का शेवटी स्वतःला मारून घेतलं काय माहित
ओ होम लँंडरला एवढं पॉवरफुल एवढं पॉवरफुल जातवलं की त्याला को टच पण करू
त्याच्यापेक्षा जास्त सोल्जर वाय पूर्ण वेस्ट केलाय मारता कॅरेटर कशाला ठेवलेला मार ज सुलजर बवायला असं का केलंय
अरे पक्की सरयई काय त दाखव मकीि काय फालतू तेस
नाहीत उलट सगळ्यात भारी युटिलाइज वला त्या कॅरेक्टरला केली कुठल्या माहिे स्ट्रॉग फ्रंट ला केले
हम्म
त्यातल्या त्यात त्याच्या त्या होम रलेंडच्या मुलग्याला पण वेस्ट केले काय उपयोग त्याचा
होय सगळ्या सगळ्या सिरीजमध्ये ही विलन ला एकदम पॉवरफुल दाखवणार एंड पर्यंत भाई काय आणि मग घणमध्येध्ये माग घानवी मध्ये मारून टाकणार गेम ऑफून सेम द नाईट किंग ना एवढा पॉवरफुल दाखवला एंड पर्यंत
ह
आणि एंडला असंच मरून
असं पण वाटते ना कि एवढं पॉवरफुल दाखवले खरं जरी एवढापावर फुलाय तर
हा तेच तर तेच एक्झॅक्टली भाई मग एक तर एवढं पॉवरफुल दाखवायचंच कशाला मग
हा बरोबर आहे
म आता ऍव्ंजर्स बघा व्ंजस इन्फिटी वरध्येनस काही पॉवरफुल दाव नव्हत त्यांनी
म म काय
मग जर समज जर समज अव्ंजर इन्फिनिट वॉ थॉर्नी खरंच मारलं असत तर त्याला कसं वाटलं असतं
ला माहि त्यांना पॉवरफुल दाखवलंय त्यांना स्वतःला के आणि प्रॉपर एंडिंग हा ए क्झॅक्टली त्याला म्हणतात प्रॉपर पॉवरफुलन बा सगळं घेतलं त्यांनी सुपर हिरोजचं
खरंय खरंय
असंच करायला पाहिजे होतं बाई व्यकनासोबत असंच करायला पाहिजे होतं होमलेंट सोबत पूर्ण विवांचा प्लॉट बनवला आणि काय उपयोगच नाही त्याच्या नंतर
गच पणला आणि ते माइंड फ्लेअर ला पण शेवटी
काहीच नाही वेस्ट वेस्ट बाई स्ट्रेंजर तनस तर हगले भाई पाक
आणि ते व्ही वन काय नाही कंपाऊंड व्ही म्हणून पण सिरीज आहे की त्याच्याट ती बघितलीच काय
हा जेन्वी जेन्वी बघायचा बघायच
हा जीवन मी काका.
काय बघून फादाई नाही बघणार आता.
नाही मला इंटरेस्ट आला चालू केली ती. तर एवढं काय मी पण नंतर बघा.
हम्म हम्मम् पण काय स्ट्रेंजर ते, घाण फंबल केला भाई काय पण म्हण.
काय वाटत येईल काय पुढचा सीझन. संपलं ख ते काय एंडिंग तरी परत, त्यानीं अशी दाखवल्या रे.
काय माहिती नाही पण संपलं सोडं मला नाही वाटत पर त्यांना सगळे कॅरेक्टर्स व ग्रोनप झालेत तर.
तेच खूपच त्यानी डिले केला रे कॅरेक्टर लइच मोठे झालेले.
मला कळत नाही कससं भाई त्यांनी सीझन फाइव्ह फर्स्ट वॉल्यूम काढला पाच एपिसोड्स एवढे भारी पाच एपिसोड्स काढ त्यांनी पहिले पाच. एड ला एवढा हाफट होतुम्ही. आणि कसं त्यांनी तिकड एवढ्या पीक मुमेंट व कसं काय एवढं पाडू शकतात म शोला.
एंडिंग का जमत नाही सगळ्यांना काय म्हणायचं.
एवढं त्याच फ्लो न जात राहिले असते भाई दोन तीन कॅरेक्टरस मारले असते नेक्स्ट दोन तीन.
खासियत हीच आहे ब सगळ्यात बेस्ट सिरीजची की एंडिंग चांगली पाहिजे.
खरंच एंडिंग चांगली पाहिजे.
पिककीबायडिंग ची एंडिंग कशी वाटतेय ती खूप जणांना आवडते. कारे. मग तू मूवी् पण बघितला नसणार पीकी ब्लाइंडर.
नाही.
बघायला लागते म.
बघ्या बघ्या नेक्स्ट आता हाऊस ऑफ ऑफ ड्रॅगन्स पहिला मग पीकी ब्ँडर्.
ह
हम्म करूय की आता एझाम संपल्या वार करणार मी चालू.
हम तुला कसं वाटतते बघ खूप जणांना फर्स्ट सीझन खूप आवडलाय. सेकंड सीझन आवडाला नाही त्यामुळे थर्ड सीझन कडून होप आहेत. खूप जाणना. द डान्स ऑफ ड्रॅगन बघायच बहुतेक ह्या सीझन ला नाही यायचा खरं तो अजून स चालणार त्याला.
ते नाईट ऑफ द सेव्हन किंगडम्स पण आहे ना अजून एक काहीतरी त्याचं.
हा तिला लगेच संपतंय ते छोटे आहे म्हणजे. ते मला वाटते तीस तीस मिनिटाचे एपिसोड आहेत आणि सहा सातच आहेत एक.
हम्म तू बॅटर कॉल सॉल्व बघितलास काय.
नाही काही.
गे ब्रेकिंग बॅट बघितलास ना तू.
ब्रेकिंग बॅड पण नाही मी अर्धोटच सोडणज पहिले दोन तीन एपिसोड बघितले फक्त मी होय.
ब्रेकिंग बॅट मधच एक कॅरेक्टर असते त्याची सिरीज आहे ती बॅटर कॉल्स व. ती पण चांगली आहे सिरीज रे.
हम् हम्म. ह वेळग मला का एवढं अस कंटिन्यू करण्यासारखं झालं नाही.
हम्म.
असेल मे बी बेटर कर मला का एवढं.
हम्म नाही चांगली आहे तसशी दिसी. लाईक नॉट बॅटीन एंडिंग एंडिंग क्चुली चांगली सिरीजची.
बऱ्याच काय होते माहितीय काय स्टार्टिंग खूप स्लो असते. री त्यातच बोरिंग होते माणूस पुढं चांगला असते,